काय रे काय करालायस
आत्ता झोपून उठलाेय निवांत बसलो बघा राम नवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
तुला पण रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
काय? कराय लागलय
काय नाही बसलोय. चहा झाला?
झाला, आज काय कुठे गेला नाही?
नाही बघायचं नंतर जायचं मंदिरला ते.
मग कोणत्या मंदिरला कुठल्या मंदिरला जाणार आहेत?
बघूया आता आपल्या गावातल्या जायचयं.
भारीय, भारीय.
हा हा आणि काय बरी आहेत सगळी घरातली?
आहेत, आहेत आमच्या घरातली बरी आहेत ती एक नंबर आहेत, तुमच्या घरातली?
आमच्या घरातली पण बरी आहेत सगळी.
मा आणि काही विशेष?
काय नाही बघ, परवा कुठं गणपती पुळ्यायला गेलतास?
एक नंबर, एक नंबर देव झाले.
होय, किती जण गेलता?
आम्ही होतो की मस सहा जण होतो.
हां हां.
एक तिथ गेल्यावर दंगा दुडकस लिफ्ट मध्ये जरा तस जरा नागीरे लॉक करून आलो.
हा रत्नागिरी मध्ये काय हाय बघण्यासारखं?
तिथ एक किल्ला, गड किल्ला आहे परत तर काय म्हणतात मच्छ्या आनलया हे
मच्छालय हा तिथं मासे जास्त असतात ना?
हम्म.
हम्म हम्म
मग तीथ डॉल्फिन होती डॉल्फिन.
होय.
हम्म, मग
हां हां हां. आणि इकडं गणपतीपुळे मध्ये?
तिथं गणपती मंदिरला गेलतो सकाळ, सकाळी काकड आरती आहे म्हणून.
काकड आरती मिळाली होय?
हम्म.
बरं झाल की मग भारीच मिळाली की.
निवांत बसलेलो फोटो काढून, काढून निवांत आलो.
होय, आणि मग बीच मध्ये खेळला असं काही नाही?
ए मग बीच मध्ये दोन टाईम
हम्म.
गेल्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी पण मोठीे ती चारचाकी गाडी होती बसायला फिरायला.
हा गाडी घेऊन गेलता होय?
हम्म.
हा हा ह आणि हे किती दिवस गेलता मग?
हम्म, दोन दिवस फुल्ल.
हा हा फक्त रत्नागिरी आणि गणपतीपुळेच केला आणि कुठे गेला नही!
आणि त्यानंतर दिवाळीत गेलतो आम्ही याला गेलतो. तारकर्ली, मालवण.
मालवण ला पण, मालवणला भारीय वाटतं बीच बीच.
अरे मालवणचा म्हणजे तिथं के गडे आहे काय तिथं ते बघण्यासारखा आहे. बीचपेक्षा बाकी म तारकर्ली त भर्या मंदिरं.
गड कुठला?
ते ते ते लक्षात नाही आता त्या गड्डाचं नाव.
सिंधुदुर्ग काय?
हा सिंधुदुर्ग काही तर आहे.
पान्या च्या मध्ये आहे ना बरोबर.
हूं!
शिवाजी महाराजांचा किल्ला.
हूं भात्यादी ते किलवा.
हा हा मग त्या गडावर काय बोटीनच जाया लागत असल.
वय जवळ ते तवा पाणी नव्हतं तरी हुन जरा बोटीन जायला लाग.
बोटीन जायचं, बोटीन यायचं.
हं आसं मासं उडतेला दिसत्या.
हो भारी! गडावर न पण चारी बाजून पाणी दिसत असल.
हूं! म तुम्ही कुठे गेलता काय नाही ट्रिप ला?
आम्ही गेलेलो की हंम्मपीला गेलतो बदामीला. हंम्मपीला काय सगळी अशी मंदिरच आहेत, अशी दगडाची. प्राचीन काळचा इतिहास आहे तिथ सगळा. लयी वर्षा पूर्वीची, शंभर दोनशे वर्षापूर्वीची मंदिर आहे तीत.
आणि बदामीला?
बदामीला ला लेनी. सगळ्या लेणीच आहेत, असं तिथं पण एक किल्ला आहे, लय उंच आहे तो पण.
मग किती खर्च झाल.
किती? प्रवासाचच गाडीचच भाडं वीस हजार काहीतरी घेतलेले.
वीस हजार प्रायवेट गाडीनी गेलता!
होय प्रायव्हेट गाडी केलेली.
कोण कोण गेलता?
अ घरातली थोडी जण शेजारची.
बरं किती जण होत्यात?
आम्ही आठ नऊ दहा जण होतो की.
हूं आणि खाण्यापिण किती दिवस गेलता.
दोन दिवस आदल्या रात्री बाराला निघलेलं. दुसऱ्या दिवशी पोहोचलं ते. दिवस आणि त्यानंतरचा दुसरा एक दिवस, रात्री मग एक दोन वाजले यायला.
हूं! म्हणजे! टोटल भागेले वीस हजार म्हणजे, एकट्याला पाच सहा हजार खर्च आला असेल.
एकट्याला दोन हजारचा एक, दहा जण होतो.
गाडी झालं खाण्यापिण्याच?
खाण्यापिण्याचं आणि वेगळेच की. तिथं म्हणजे जेवण फक्त तर हंम्मपी मध्येच छान होतं एका ठिकाणी.
उडपी हॉटेल बघायचं असतय, बाहेर गेल्यावर.
उडपी हॉटेलच बघितलं होतं एका ठिकाणीच छान हुतं म्हणजे असं चपाती भाजीतेन सगळं बाकीच्या ठिकाणी एका काणी, नाश्ता केल्यावर नाष्ट्याची चव पण वेगळं असं बऱ्यापैकी. बाकी त्यानंतर दुसरीकडं कुठं जेवण चांगलं अस नव्हतं
मग ते ड्रायव्हर, ड्रायव्हर कुठंला होता, ड्रायव्हरला माहित असेल की
ड्रायव्हर पण तो पहिल्यांदाच तिकड आलेला त्यामुळं अस विचारून, विचारूनच नेलता.
हम्म
त्यानंतर बदामीला रावडी राठोड पिक्चरच शूटिंग झालंय तिथं.
अच्छा
ते पण बघितलं आम्ही
म आणि कुठलं? शुटिंग चालू होतं त्यात?
नव्हतं शूटिंग वगैरे काय नव्हतं तिथं, माकडं लई हाईत तिथं.
हम्म, हम्मं आणि ते इथं पण माकड लई हाय.
व्हयं
हम्म
आणि मग तिकड, गणपतीपुळ्याला त्येन जेवण हाय चांगलं?
तिथं आम्ही म्हणजे, जास्त करून नाष्टाच केलता त्यामुळं काही नाही.
होय, म्हणजे जेवण तिथं काय सगळ नॉनव्हेज असल, रत्नागिरी म्हणल्यावर मासं वगैरे जास्त
ते व्हेज पण असतय मा आम्ही रत्नागिरीमध्ये एका ठिकाणी जेवण केलंत तिथं काय नॉनव्हेज व्यवस्थित होतं, एवढं काय खासं नव्हतं खरं
हा, हा, हा
जे असं, तरी नव्हत नस, लई अस क्वालिटी नव्हत, आपल्यासारखं.
हा, हा, हा आपल्या इकडच्या सारखं जेवण कुठंच मिळत नाही सोड.
हम्मं
आणि ह्येज्यायात गणपतीपुळ्यात काय हॉटेल वगैरे नाहीत वाटतं लई
तिथ काय तिथं म्हणजे हाय. कारण त्येच्या समोर नाश्ता तेन हुतीत त्यामुळे काय प्रॉब्लेम.
हा, हा, हा
म काय आम्ही तिथं प्रसाद घेतला.
हां
तिथंच खल्ला आणि मग जरा पोटासाठी नाश्ता केेला किरकोळ
होय गणपतीपुळेमध्ये असतोय प्रसाद?
मग काय
काय काय असतय भात?
हा. भात जरा लोणचं, पापड.
हां. हां.
भाजी.
हा हा हा. चांगल असतय की म.
हम्म.
लोणचं, पापड तेन. देवाचा चांगल असतय सोड.
हम्म. त्यामुळे काय खायला लागत नाही दुसरीकडं.
होय.
तिकड या सोलकढी भारी मिळतया. सोनकढी भारी मिळते तिथे.
सोलकढी?
हां. तिथल्यासारखी आपल्याइकडे मिळत नाही.
व्हय? प्रत्येक ठिकाणच काहीतर असतय सोड विशेष.
हम्म.
आणि काहीतरी शाबूचं वडे बी चांगले मिळतात नव्ह?
ते ते काय आम्ही खाल्लो नाय. रस्तोरंट कडे
होय.
आणि तिथं बीचवर तर काय? कसं होता गाड्या हेत तिथ ते बोटींग बिंटींग केल आम्ही.
हा हा हा. म ते हे पण ए वाटत तिथे. ते अ हवेत उडायचं ते- काय? पॅरालायझिंग काहीतरी हाय वाटतं रत्नागिरी मधे. काय होतं?
हेलिकॉप्टर. हलिकॉप्टर.
होय? मग त्याला आपण पैसे देऊन बसायचं का?
होय. अस समुद्राच्या वरन. ते काही विचारल नाही आम्ही. असले एक दोन तीन हजारच्या आसपास. अस समुद्राच्या वरन ते नेत.
होय? भारी कि म वरन किती भारी दिसत असेल समुद्रतेन.
हम्म. आणि जिथं उतरतात तिथं तेवढं बसलो ते कुठं उतरते.
हा हां हां हां. भारी झालं की. ट्रिप छान झाली म्हणा.
हम्म. एक एक नंबर होते. आम्हीच तसेही एक नंबर होत्या. आता तस आम्ही अनेक ट्रिप करणार आहे आता.
हां. हां. हां. हां.
आठ दिवस
चांगलय की मग.
हम्म.
जावा जावा. फिरायचं वय आहे फिरायचं.
तुमचं पण फिरायचं वय ए.
आम्ही पण बघू आता कुठं जायचं? आणि काय? मम्मी तेन बरे ए?
आहे.
हा.
निवांत माल लग्नाचा विषय कुठपर्यंत आहे?
बघूया आता हम्म.
नसता बघून काय होत नसते.
हम्म हम्म चालतोय ठेवू काय मग?
बरं बरं ठीक आहे चालते चालते.
हा हा हा हा.